हा आवाज येतोय का? हम्म काय करतीयास?
काय नाय बसलोय.
हम्. काय नाय कम्फर्टेबल राहा असं नॉर्मली बोलायचं एवढं काय नाही असं हे करायचं. आता दहा मिनटं झालंय ना म तो मग कॉल कट करायचा आणि मग त सबमिट करायचा.
ओके हा.
तुम्ही काय करालाय?
काय नाय बघ आता दळण एक आलेलं दळण टाकलंय. आता बसले जरा बाहेर आवाज येत नाईये ना बॅकग्राउंडचा माझा?
नाय नाय. माझा?
नाय नाय एवढं नाय येतेय गाड्यांचा आवाज बाहेर हायस का कुठं?
हा बाहेर बसलोय.
काय म्हणतेस म आज? स्वयंपाक आता आव सकाळच आहे थोडं जेवण आता मम्मी बघतीये जरा काय काय करायचं.
हा.
हा म्हणल आता याला थोडं टास्क हाय ते करून घेऊया.
तुम्ही एक वर्ष होय सगळं मराठीतच टाकलंय मी.
हा असूदे की मग काय प्रॉब्लेम नाय उलट तुला म समजून जाईल.
व्हय पहिल्यांदा समजजण्यासाठी मराठीतच टाकलय.
हो असुदे थोडं हम्
तुम्ही एक वर्ष झालं का आला नाय?
हो एक वर्ष झाल की.
हा काय म आणि?
काय नाय बघ. तुझं जेवण वगैरे?
जेवण आता करणाराय आता तेच घालालतो तोपर्यंत करूया
काय मग हे संध्याकाळच जेवण तूच करते का?
हो सकाळ संध्याकाळ जेवण मीच की.
होय आणि आत्ती?
आत्ती सकाळी ह्य धुन धून जातीया. हम्म मग जेवण करतोय जातोय. आल्यावर आणि काम.
अच्छा अच्छा अक्की पण कामाला जात्या काय?
होय आक्की जात्या की
हा ह गारमेंटला जाते.
नाही नाही वाडी.
हा हा हां बरय मग.
तुमची मम्मी गारमेंटला जात्या काय?
होय होय आमची मम्मी गारमेंटला जाते.
दिवसभर
होय सकाळी गेली की नाही नऊला संध्याकाळी सहाला घरला येते.
हम्म
हम्म माझा आवाज क्लियर येतोय ना?
होय होय माझा?
हम्म येतोय येतोय.
हां
संध्याकाळी काय स्पेशल वगैरे.
काहीच नाही जेवण होय वांग्याची भाजी
वांग्याची भाजी मला मला वांग्या चं भरलेल वांग मला लय आवडतय भाजी केलेली.
हम्म कस करताय?
अ ते काय आपलं आता शेंगदाण्याच कुट घ्यायच त्यात अ अ चटणी मीठ गरम मसाला थोडा थोडा जरा धण पावडर. जिर पावडर टाकायचं आणि लसून जीर पेस्ट टाकायची आणि ते जरा मिक्स करायच शेंगदाण्याच्या कुटात.
हां
आणि ते आपल भरलेल म्हणजे वांग मधून चिरायच चार फोड्या करायच्या आणि त्यात ते भरायच.
हां
त्या तेलात पहिला भाजायच टाकून. आणि मग वरणं थोडस पाणी वतायच. भारी लागतात चव पण भारी येते त्यान ते मला खूप आवडत. पहिल्यापासून. आणि ते छोटे छोटे वांगी असत्यात क ने त्याच एक भारी लागतं ते लय भारी. मोठ्या वांग्या पेक्षा छोट्या वांग ह छोट्या वांग्या तर छान लागतय.
हां म्हणजे हिरवी वांगी.
हा हिरवी किंवा ते पर्पल कलरचे असतात बघा ते. हा काळेपेक्षा ते पर्पल कलरच छान वाटत. हम्म
सगळ जेवण येत तुम्हाला करायला?
सगळं सगळं. ए टू झेड.
पोळी.
सगळं होय. सगळं येतय. नॉनव्हेज खातोय की, आता आता खाय चालू केलय ग. पहिला खात एवढ काय.
हा. भारीय की, सगळे येतोय म्हटल्यावर.
ह नाही हळू हळु सगळं शिकलो. ते कस पहिला नवीन नवीन रेसिपी करायच म्हणलं की, युट्यूब वर बघायचं.
हा.
आणि शिकत होतो. म्हजे टायमिंग असायच ना त्यावेळेस कॉलेजमध्ये असल ते.
हा.
युट्युब वर बघून करायचं. रविवार असलं की प्रत्येक रविवारी. नवीन काहीतरी स्पेशल.
आता काय युट्यूब मूळ कोणती पण रेसिपी टाकली की, सर्च केली की, लगेच येतेय.
मी ते युट्युब पेक्षा जी अ जुने लोक आहेत का नाही पहिल्याचे. पहिल्याचे जुन्या रेसिपी त्याची ते नाहीये त्यात ते. पहिलांग कस लो बा कांना असं बिना बघता सगळ्या रेसिपी यायच्या. आणि ते कस बेस, ते चवीला पण छान असत. ह तस आता नाही. चुलीवर एक नंबर चूलीवर पण केले बाई जेवण आम्ही. होय मग. तकडे आमच्या केले होते.
हा हा.
हम्
तुमच म्हणजे गावाला घरे काय? का इथच तुम्ही?
होय आमच्या हेच मम्मीच तिकडं. मम्मीच्या तीकडे जाते नाय. पप्पान आमच्या गाव इकड विरज पुुडंय ग. तिकडे काही जास्त नसतोय आम्ही.
हा हा.
कारण मम्मी पप्पांचे आजी आजोबा नाहीेयेत ना. म्हणजे पप्पांचे आईवडील नाहीये. त्यामुळे तिकडे काही जास्त जात नाही काय नाही.
हा. म मम्मीच्या गावाला जातात?
हम्म तिकडे गेल्यावर कसं ते पहिला चूल असायची ना. म ते चुलीवर पण शिकलोय जेवण करायला.
हा.
हम्म त्यामुळे ते पण काही वाटत नाही काय नाही एवढं. सगळं जेवणाचं काय वाटत नाही बघ. दहा लोकांचा. अस दोन लोकां दहा काय वीस लोक
होय. आमच्या इथं केलायेच की, त्यामुळे माहित
होय आता बघ बघितलंस नाव आता. ह फक्त सगळ्याच हा हा काय म्हटतेल असेय. परफेक्टच सगळ चिरून -बिरून सगळं असं पाहिजे, लगेच -लगेच फोडणी टाकले विषय संपला मग.
तपला व
हम्म, ते चिरा- चिरीलाच वेळ लागतो सगळा. हम्म.
मी पण सगळं आधी चिरून घेतोय, काय असेल ते च्या जेवणामध्ये, मग फोडनी टाकात बसायच.
माजूनद्धा, हे सगळं चिरून घ्यायचं आणि बाकीच ते मसाला मसाला सगळं एकत्र करायचं प फोडणी टाकायच्या सगळ्या मग, कि वेळ लागत नाही काही नाही मग.
हा.
हम्.
आता काय स्वयपाक करायला वाटतं?
नाही, आता काय नाही जरा बसलोय स्वयंपाक आता बघायला आल्या मम्मी काय तर जरा करायच स कालचं आहे थोडं
हा.
ता भाकरीे वगैरे तेवढंच जरा काहीतरी, भाजी केले की झालं मग.
हम्म.
हम्म, तरी आज जरा दुपारी काम आवरून गेलतो म्हणून निवांत हाय आता.
हा हा,,
ह दुपारी टायमिंग भेटत नाही ग, तस जेवून परत लगेच ऑफिस वर जायचं. हम्म, तितन आणि आल की, हो स सकाळी साडेनऊ दहाला जातोय, परत दोन ला यायचं जेवाला, तीन ला जायच. च, परत संध्याकाळी सहा वाजेपर्यत घरला येतोय मग.
होय.
अ झालं की घरात पसारा वगैरे असते सगळं आवरायचं, सगळं चालूच हम्म.
माझ पण, सकाळी जेवण तेन करून जातोय. अ साडे दहा, मी सकाळी साडे दहा ला जाते. साडे दहा ते, अडीच तीन वाजतात यायला. म जेवतोय, जरा झोपायचं भांडी घासायचं मग जेवण स्वयंपाक आणिक रात्रीच.
हम, बरं आहे मग.
हो. ह
दुपारच मग तिथून आल्यावर जरा वेळ भेटत असल ना, घरात बसायला आराम करायला.
ह
चांगलं आहे
काय, गावात गेलता काय नाही खरेदीला? हा
खरेदीला काय जातोय.
खरेदीला काय गेलोय, इथ आमचीच खरेदी चालल्या.
ह ह
काय हे, च दसऱ्याशिवाय तर काय नाही बघा. दसरा, दिवाळीशिवाय तर काय नाही आता सध्या.
हम् ह.
हम्म हो अगं, तिकडं इचंलकरंजीत लागल्यात सेल पण बघूया आता जायचं म्हणाय लागलेलो.
प्रत्येक दुकानात लागल्यात.
हो, सोमवारी जाणार हाय, येणार आहेस काय? सोमवारी बघायला. सकाळी तुला, तुला सुट्टी कधी असतीया. हा.
ती मला दुपारच्या पुढं.
म, दुपारच्या
येथेच की मी सांगितलं, अडीच तीनचा.
हम्म, हम्, हम्, हम्, हम्, हम्.
पुढ.
त्यांच्या वर बरं बघूया, बघूया टाइमिंगवर.
तुम्ही काय सुट्टी काढणार हाय वाटत? हम्म हह
हो, त्या दिवशी जरा, बघा मी रविवारी जावाव म्हणले ऑफिसला आणि सोमवारी जाऊन, सोमवारी जरा काम पण आहीत. बाहेरचे, ते पन जरा करायचे आणि बघायचं मग.
हम्म, म्हणजे रविवारी सुट्टी असतीया होय?
हो मला रविवारी सुट्टी असतीया वो.
हम्
हम्म.
आम्हाला रोजच काम, रविवारी पण सुट्टी एक दिवस पण नाही.
हो, मग कंटिन्यू काम म्हणल्यावर मग कस गं, हे करताय तुम्ही ऍडजस्ट कसं करताय सुट्टी वगैरे घ्यायचं म्हणली की?
सुट्टी वगैरे घ्यायचं म्हणलं कि दुसऱ्या कोणाला तर ऍडजेस्टस करायच तिथं.
होय.
हम्म, मग सागून सुट्टी घायची.
हम्, चालतय ब त कॉल कट कर आणि चार प्रश्न येतात शेवटला.
हा.
ऐक की, फोन कट झाल्यावर कणी चार प्रश्न येतात. तुम्ही तुमच्या संग म्हणजे फि बोलणं झालं का तुमचं पण, त्याचं पण फिफ्टी-फिफ्टी म्हणून असतय आणि ते चार प्रश्न तुला प्रश्न कळाले की तुला तो उत्तर देऊ शकतेस त्याचे, एवढं काय नाही.
हा. कर
चालतय, हम्म.
हा, ठीक आहे मग.